हॅलो आवाज येतोय?
हा हा येतोय
अच्छा ए नको नको एक मिनिट थांबा बर का नक्को
हां हा
आता नि पोरगी त्याला त्रास देते हा बोला!
हा मगाशी मला पण ऐकू येणा नाही ना अजून, पाच शिल्लक राहिले आता हा सहावा च हं!
हो का, हो का माझ त हे तुम्हाला मगाशी लावला ना, तो गेला फेल. आता हा एक लावला, आता एक च राहील बहुतेक. हूं माझा पण गेला म काही आवाजच येत नव्हता तुमचा!
हो तो माझ्याकडून गेला तुमच्यां नाही.
हो नही माझा पण मी केला ना तुम्हाला नंतर केला होता मी तुम्हाला पण तो पण गेला.
हां ते माला दिसेच ना ते, ते माला ते! म्हणजे ते आलंच नाही ते चिन्ह की. त्याच्यावर बटन दाबून अ ऑन कराव हूं!
पहिले येला आणि नंतर मी केला त त्याला इकडून फक्त डायलिंग होते पण काही च आव हो रिप्लाय नही आला, मंग दिला मी कट करून जाऊ दया होईल.
हां! नही वाट पाहिली थोड्या वेळ कारण मला ते दिसत नव्हतं स्क्रीनवर आलं नव्हतं ते! फोन आल्याच मला कळत होत, आवाज येत होता.
हो ना, हा ते काय करायचं वरती जायचं वर जाय वरून असं खाली क बोट करायच आपला वेळा मग त्याच्यावर दिसतं ते! आपण जर कधी कधी दिसत ना! हा कधी कधी दिसत नही ना, त वरती जायचं वरून असं खाली बोट खाली करायचं अस. सरळ खाली यायचं म ते दिसत म तेव्हा ते!
त्याच्यामध्ये हीच प्रॉब्लेम येतो, कधी कधी आपल्याला कॉल येतोय हं!
हूं!
कळत नाही पण कोणाचा कॉल हे काय हे, फक्त रिंगिंग-रिंग वाजतेय. हूं रिंग वाजते, रिंग वा जते पन कळतं नाही ना कोणाचा कॉल असं, नं झाले जेवनं वगैरे?
चाले आता मग कुठल्या हा जेवण बनवून ठेवलेयं आधी म्हणलं फोनच बघू करून घेऊया मंग जेवायंला बसू निवांत. काय तर घाई आता, टेन्शन आलं ना आजचा दिवस मला.
हूं जे होईल ते. काय आहे तिथं काय आता करणार आपण जे आहे ते, त्यांनी आता शॉर्ट हूं कारण पहिले माहिती नव्हतं ना, हे किती दिवस चालणार हे. चालय ते आता नं कालचा झाला उद्याचा चा दिवस. ते आणि तुम्ही त्यांच मेंटेनन्सच काम चालू होणार आहे, तर ते बंद राहील. त्याच्या-त्याच्यामुळे म लागले एकमेकाचे मागे. बघायला बोलायला त्याला. हूं पण तरी पण ग जे काही जेवढ्या लेडीज? जेवढ्या लेडीज आहेत त्या ग्रुपमधल्या तेवढ्यांनी कुठे कॉल केले ये सात आठ जणीच हे आपण मोजके तेच चालू आहे बोल न तिथे बाकीच्या भरपूर जनी ये ना ते जवळ दहा अकरा जनी हे ना, म त त्यांच्या मधून कुठे कोन काही काही त रिप्लाय बी करत नाही आणि काही हे पण करत नाही की.. फोन करायच
त्यांच्यात पूर्ण झाले ते
नाही पण कशाचे पूर्ण झालेत? त्यांना माहितीच नसेल बहुतेक, कधीतरी येतात ग्रुप वर बघ तात आणि फक्त म्हणतात आम्हाला काम दया मॅडम आम्हाला काम दया मॅडम मग त्याच्यावर सक्रिय राहायचं नाही ग्रुप वर.
हम्म........
आता आता याच्यात बी बघा हे झाल्यानंतर मग बोलतीलच सगळं म्हण बोलतीलच त्या मग आम्हाला मिळालं नाही आम्हाला. मिळालंय ना आम्हाला माहितीच नाही पण क झालंय
लक्ष ठेवायंला पाहिजे ना तसं. आता त्यांनी सांगितले एक कुठल्या तरी विषयावर बोला
आता. आता कुठला विषय घ्यावा. आज रामनवमी बोला रामनवमीचे ह्याच्यावर काय हम्
हम्म.. रामनवमीच कुठलं म्हणजे इकडं मोठी जत्रा वगैरे असते आमच्या स्टेशनला काल लाईंटिंग वगैरे मस्त केलेली त्या निमित्तानं कसं मग ते खेळणी वगैरे असतात. लहान मुलांना मजा वाटते.
हा
झो- झोके वगैरे असतात ना ते. लहान मुलांचे गोल- गोल फिरायचं ते पाळणे- पाळणे हा
कुठे काही असलं का ते येतातच छोटे मुलं असलं का त्यांचं पण मग.
हम्म म ते छान वाटलं परवा दिवशी मी गेले होते तेव्हा सगळ लाईटिंग वगैरे चालू होतं. तर वाटलं पण याच्यात तुन काय होतय की एक मोठा उद्योग अ म्हणजे खूप मोठं अ आर्थिक उलाढाल होते.
हा आणि काही कसं असे छोटे मोठे लोक असतात. जे त्यांना मस्तं काम पण मिळतं अणि पोरांचे पण मनोरुग्ण मनोरंजन होतं आ असे हा छोटी छोटे दुख- दुकानं लावतात ते दुकान काही कोणी अ फुलांचे कोणी नारळाचं त्याचे
त्यातून चार पैसे मिळतात त्या लोकांना
मिळतात हे आणि हे पण पाहितात तिकडं म्हणजे बेडशीट पासून गाळ्यातलं कानातलं म्हजे काही पण त्या रस्त्यावर बसलेले बिचारे आप-
हा हा खेळणे झाले अ ग काई- ते असं वस्तू असं तात विकायला मीळतात ते त्यांचे ते काई
कारण ते शोरूम मध्ये आपल्याला दुकान घ्यायला परवडते. नाय दुकानाचं भाडं भरायला पर पडवत नाई तर रस्त्यावर आपलं तेच तोच माल असतो पण आपल्या कमी किमतीत
तेच माल असत हा फक्त तिथं थोडी पॅकिंग बिगड चांगलं जरास किंग करून देतात चार रुपयाची वस्तू चाळीस रुपयाला विकता
विकतात म्हणून मी अजिबात जात नाय मोठ्या दुकानात अरे हे आपण जीवावर एवढं मी आईला पण म्हटली गावाला की मारवाडी गुजराती
हा..
आपल्या जीवावर ह्यांनी दोन तीन टेरे मजल्यांच्या कपड्याची दुकान टाकलीत आणि आम
ते बोलायला किती गोड असत ते बोलताना बघा पण अ असं गेलं तर किती बोलून म्हणजे असे गोड गोड बोलून ते माणूस तो गिरायक वापस पाठवत नई हम्म थोडंफार कमी ऐसा नई वैताग नई हं त्याच्यामुळे म ते लोकांच कस जम बसतो ना धंद्याच
म म हे लोक बाहेरून आलेले इथ स्थाईक झालेले वाढल्या अणि आपण त्यांचं घर भरण्यापेक्षा त आपण स्वतःच बिझनेस करायचा ना
त्यांच्याकडे बोलायची टॅट आणि वागायची त्यांना आपण चार चार वस्तू बी मागितल्या ना म तेच ना त आपण त्यांच्याकडे चार वस्तू वस्तू बी मी मागितल्या ना त ते आपल्याला खुशी खुशी काढून देता न दाखवतात अजून दुसरं दाख- तात, हे देखो ये देखो ये तसं आपले तस लोक नई ना आपले लोकं- तुला घ्यायचंए का नी असे डायरेक्ट बोलतात. कारे म त्याच्यामुळे अं पुढच्या वेळेस कोण जाईल च्या दुकानावर
जाईल म हे सगळं शीकलं पायजे नम्रता विनयशील- अंगात असले की कुणी पण काय म्हणता आपण
अणि आपल्या लोकांना असं असतं की अरे याला काई घ्यायचं नई येन काई नई येन रिकामं- पाहतोय असं असं होते मग त्याच्यामुळे ते काय अ बायकांच काम तेच- ए एक साडी घ्यायची त एवढं ढिगभर साड्या काढायला लावतात
पण ते काढतात ते लोक न कंटाळ काढतात उलट अजून एक घेणार असेल तिला- दोन मार्
अजून दाखवतात हे बघा हे बघा हा हे बघा. अजून किती गोड बोलून ये लो ये लो होश
हम्.. आणि डिस्काउंट द्यायचं म्हणतात दोन साडीवर एक साडी फ्री पण ते तेवढ बरोबर पैसे केलेल असतात त्यांनी.
ह किती बरोबरि ते साडे चार ते बरोबर लक्षात घेऊन जातात त्यांना म्हणजे कस हो.
हम्..
विकले ते
हो आणि आता मी गाऊन वगैरे बघितलं ना? तर चारशे साडे तीनशेचे गाउन इथं एकशे दहाला एकशे वीसला एकशे तीस पर्यंत लय भारी गाऊन एकशे ऐंशी पर्यंत मिळतो. हो ते पूर्ण माल हे अ कायतरी किती नंबर आहे उल संग नंबर तीन का काय? पूर्ण ते गाउन मार्केटच आहे तिकडं तिकडं. हो टेम्पो ट्रका भरू भरू माल जातो. मग ते हो अन् मी म्हटलं आई वहिनीला घेतला का गाऊन? म्हणली आल्या साडेतीनशे रुपये लागले म्हटली अगं हा माझ्याकडे एकशे दहा रुपयाला मिळतोय म्हटलं.
अरे बापरे कपडा चांगला का कपडा चांगला हाय? मग मग चांगल आहे ना विकायला आणायला असा धंदा करायला काय हरकत नाही ना, एक चक्कर मारायची उल्हासनगरला आणि पाच पन्नास घेऊन याय च्या अगोदर आणि नंतर बघायची मग.
मग मी प्रत्येकातले सहा सहा कारण ते सहा सहा देतात सहा घ्या नाही तर बारा घ्या.
तेच ना मग. एकशे ऐंशी रुपयाला जरी म्हटलं आणि आपण अडीचशेला विकलं तरी परवडतं ना आपल्याला.
परवडतोय ना उत्तम क्वालिटी लय तर लय दोनशे पर्यंत असणार बघा सगळ्यात महाग. अन् तोच आपल्याला साडेचारशे पर्यंत जातो गावचे. हो का? मग?
कुठले सांगितलं उल्हासनगर कोणतं मार्केट?
अ गाऊन मार्केट म्हणायचं उल्हासनगर ईस्टला आहे ते.
ईस्टला?
पूर्वेला हो. तर मग पेटीकोट पण नव्वद नव्वद रुपयाला मिळतात. तर तेच हिकडं एकशे वीसला देतात.
हा पेटीकोट ना एकशे वीस एकशे तीसला मिळतात हो ते.
पण इकडे नव्वदला मिळतात.
फक्त गाऊनचं असतात का अजून दुसरं काही अस?
पेटिकोट गाऊन अजून ते असं वन पीस वगैरे असतात ना तसे. कॉटनचे ते पार्सल रुपयाला मिळतात तुम्हाला वाटलेस मी फोटो पाठवविल, तो बाहेर दीडशे रुपयाला विक
अहो दोनशेला मी घेतलेला तो कॉटनचा असतो ना, तो वन पीस हा दोन दोनशेला घेतला होता मी. दारावर विकणारे येतात ना ते हा पा बरं.
बघा मी किती बायकांना सांगतलं ओळखीतल्या. डबल काय काय लोक ट्रिपल विकतात कोणी दोनशेला विकंल.
मग ते आपल्याला माहिती नसतं ना असं म्हणजे असं आता मलाही काही ना जायचं जायचं उल्हासनगरला तर माहिती नाही. त्याच्यामुळे माझे भावजय पण मागे तिच्या मुलं तिचा मामाचा मुलगा आहे ना, तर त्याला कपडे वगैरे दुकान चालू करायचं होतं, तर ते उल्हास नगरला गेले होते, पण यांना माहिती नाही कुठं गेले काय गेले त्यांंचं त्यांनाचं माहि ती. असं माहिती पाहिजे ना प्रॉपर कुठं मिळतात काय मिळतात असं. आणि आपलं कोणी नाही ना तिकडचं त्याच्यामुळे.
नाही तूमी बिंदास माझ्याकडे या, ते आमच्या ओळखीचे एव एवढे शिक्षक आहेत ना आम्ही शिक्षणाचं काम करतो ना. हम्म. ते बाई तू घेऊन जा तुझ्या शाळेतल्या गॅदरिंगच्या मुलींना. ते ज्वेलरी सुद्धा स्वस्त मिळते खूप स्वस्त मिळते.
नगरला भरपूर
तर नाही ऐकलं तर नऊवारी साड्या वगैरे पण- अ मिळतात संक्रांती ह्याच्या नवरात्रीच्या वेळेला. अ काय आयडिया नाही पण मी इथ एक नवरात्री झाल्यांनंतर एक मंदिरात गेले होते तर माझ्या दोन काकुसाठी म्हणजे आज्या हेत त्यांच्यासाठी पाहिजे होत तर उलेखित. ते पर्यंत कारण त्या देवीला चढवलेल्या असतात ना बायका तर ती म्हणाली, की आधी म्हणाली दोनशे परत म्हणल मला बारा तेरा पाहिजे जवळ जवळ. हे म्हणल का तर मलं वृद्धाश्रमात पण द्यायच्यात मला आणि दोन म्हातार्या आज्या हाइत आमच्या त्यांना. चालेल म दीडशे रुपयाला लावतो म दीडशे रुपयात मी सोळा साड्या आणल्या.
अरे बापरे चांगल्या साड्या होत्या का
अतिशय चांगलं कॉटन अगदी बाहेरच्या साड्या पेक्षाही हो. कारण त्या बायका चढवत्यात.
हो ना हा हा हा देवीला. हो आमच्या इकडे पण गडावर मी गेलेली ना एकदा पण मी देवी ची साडी आणली चढवलेल्या त्या, पण मी पंधराशे रुपयाला एक आणि एक हजार रुपयाला एक अशा दोन घेतल्या होत्या मी. पण ते पैठणी पैठणी असतात ना
हां हा
पैठण्या होत्या त्या म्हणजे चार चार पाच पाच हजाराच्या साड्या असतील त्या. पण ते मला पंधराशेेत एक आणि एक एक हजारात एक अशी मिळालेली.
चांगली मिळाली की मग
हा म ती ती यल्लो साडी आहे यल्लो कलरची तर ती वापरते मी, पण मग ती एक पर्पल कलरची जांभळ्या कलरची ना तर ती तशीच ठेवलेली अजून ती काय वापरलीच नाही मी ती काढलीच नाही त नऊवारी शिवू अस चालू होत माझ त्याच पण मग त्या नऊवारी शिवायला पण काय मुहूर्त लागत नाही अजून ती तशीच्या तशी ठेवलेली हाय चार पाच वर्ष होऊन गेले त्याला,
नई मिळतात